अम लाग ला की ग.
आला काय आवाज
यालाय.
आता काय करायचं.
आता का नाही हे कॉल कट केला क एक फॉर्म येतोय तो फॉर्म भरायचा आणि दुसरा नंबर टाकाून येतेय दुसरा नंबर टाकायचा.
मग इथ आपल्याला काय पाहिजे. ते बोलायचं.
काय पाहिजे ति फॉर्म मध्ये दिलंय काय काय बोलायचं युद्ध राजकारण शिक्षण अस.
ह काय काय शिक्षणात बोलूया आपण ऍडमिशनच काय झालं तुझ.
बघू की आत्ता एम बी ए चा निकाल लागायचं ग अजुन दिलेय कि दोनी पण दिलोय. मी
एम सी ए आणि एम बी ए.
होय.
हा हा म एमसीए चा लागलाय रिझल्ट आता सीटीला घेला घेणार आहे डी के टी ए ला.
डी के टी ई लाच घेणारेस होय. बर बर बघ बघवा. अजून आमचा एम बी ए चा लागायचाय ग.
एमसीएचा एमसीए ला किती पडले? हा हाला हा.
हा माझ्यापस चांगले पडलेत की.
होय अग ते कायच विषय झालाय माहितीय काय बघ. तिला पण तेवढंच आहे आणि मला पण तेवढंच आहेत आणि तिला एक्यानाऊ पडल्यात आणि मला पण
हम हम तेच आमच्या पेक्षा ते रामानुजनला पण पंच्या्णव काय तर कितितर पडल्यात म्हण बाई ती अंजली सांगाल ती.
ते पर्सनटाईल वरून काढत्यात वाढतं.
आग नाई ती ह्यावेळी काय झालंय सांगू? त्यांना मार्क जास्त हायत कणी. त्यांना पर्सेंटाजल कमी पडल्यात आणि जना कमी आहेत त्यांना जास्त पडल्या. झालंय ते. होय.
आणि डी के टी फी पण कमी आहे की ग
विचारून आलीस.
होय विचार न आलोय. मगच्या वर्षी बारा होती मगच्या वर्षी बारा हजार होती.
मुलीं ना.
हा. आणि ह्या वर्षी पंधरा हजार आहे. ना चौऱ्यांनव चार
मुलांना काय सोड जादा खर कॅप राऊंड नाव आलं तर आपल्याला आहे ग ते बारा हजार नाही तर पंधरा हजार असा आहे ते.
नाही नाही सगळ्यांनाच आहे म्हणजे तेच की अडमशन क अप्रं ला
हा तरच होणार ते तेव्हा बारा हजार नाही तर पंधरा हजार नाही तर झालं नाही कपरां ब तर मॅनेजमेंट कोटा सांगाल तेवढ भराय लागतय.
नाही काय मॅडम न स्पष्ट सांगितले आम्हाला मुलींना स मुलींना सगळ्यांनाच पंधरा हजार फी आहे कुठल्या कास्ट असू दे
कास्ट असू दे सगळं असू दे तुम्हाला हे सांगितले काय काय प्रवण बंद नाव पडलं तरच आहे म्हणून
अगं कॅप्रॉनचा विषय मॅडम काय म्हटली सांग घ मॅडमला भेटला का
नाही नाही आम्ही घेत घाट मॅडम कशा आणि नाही आम्ही सांगितली तिला विचारलच नाही त्या ऍडमिशन कुणाला कर त्या करी त्यांना जाऊन आम्ही सरळ भेटलेलो.
मग त्यांना पण मी पण भेटलोच की मग, त्यांनी पण मला काय म्हटलेत? तुमचं कॅप्रॉन मधन होतंय म्हटलेत. आणि सर काय म्हटले? ते सगळ्याच मुलींना सरसकट फी तेवढीच हाय.
हा.
मग ते ॲप ॲपप्लिकेशन कॅप राऊंड मध्ये नाव आल्याशिवाय ऍडमिशन होत च नाही आणि
कॅपराउन ला आपलं नाव बसल तरच होतय गं नाही तर मॅनेमेज कोटामधन भराय लाग ते आपल्याला पैसे मग ज्यादा अस हाय ते.
नाही म्हटलं तसं काय त्यांनी.
अगं नाही, आम्ही आम्ही विचारल् त सांगितलेली बाय आम्हाला.
हम्म हम्म.
बघूया आता मग.
सर म्हंटला तुमचं होतंय म्हणून ह्याच्यातन कॅपराऊंड मधनं. परसेंटेज. चांगलं आहे म्हणून
हा ओबीसी ला हाय सोड कमी कटऑप लागतोय जरा ओ् पणवाल्यांच जरा अवघड. काय म्हणायचं. हा तेच कि होतय आपलं सहज ॲड् मिशन.
होय.
आणि हे आणि काय विचारणार होतो बरं विसरलो बघ.
युनिवर्सिटीच दिल्यास सीईटी. हम् मला पण का इतलं डी के टी च माहित नव्हतं गं एवढं म्हणून ते यूनिव्हर्सिटीच पण दिलो. त्याचा काय अजून रिझल्ट काय माहित नाही बाई कधी लागणार आहे काय माहित? मग ते क ते चालू आहेत की अपराऊंड वगैरे
ते ॲडमिशन प्रोसेस आता बहुतेक मे, जून मध्ये चालू होईल बघ.
ह ह.
हम्म टास्क काय तुझी? माझी पण‌ आली बाई.
हम्म.
हम्.
अगं ते काय बरोबर जाऊन चौकशी करून आलो सगळं डीकेटी मध्ये मॅडम न सगळं व्यवस्थि् त सांगितली तरी पण खाली एकदा भेटायचं म्हणून गेलो. त्यांनी पण सगळं व्यवस्. संडे ॲडमिशन होतय म्हटलं तुमचं. खरं फी तेवढं एका म्हणजे एका टप्प्. प्प्यातच भराय लागतंय. मी एकटीच गेलतो बाई. म्हणजे बिकॉमची मैत्रिण होती. ती एमबीएला घेनार होती. तिच्या ति आनी वी. गेलतो म एमबीएचा काय अजून रीझल्ट लागना नाही म्हंतायत.
होय लागला नाही अजून.
हम्म.
बघायचं म आता काय होतय.
होओय.
बाकीच कोण कोण गं ती हि तेन कुठं घेणाराय? तुमच्या सोबत असत्या. त्या पोरी.
ती आता शा शारदा तर काय आता सायबरला घेनाराय तिला माहित नव्हंत अग युनिव्हर्सिटीच सीट वेगळी असत्याते. हम्म म श्रद्धीचं काय? ती अजून फिरायलाच लागल्या गाव.
हां हां आणि ती साक्षी?
अगं तिला काय वायडीच हाय कीग.
म आता म आता दोन व कसंकाय? त दोन वर्षय हां.
होय सेकंड इयरचापण विषय राहिल्यात फर्स्ट इयरचा विषय दोन वेळा राहिल्यात तिचं.
अगंबाई.
अजून तिजं फर्स्ट इयरच दोन विषय बॅकायत.
हां हां मआता ते कधी द्यायचं?
काय माहित की ती घरात कुठं सगितलं खरं.
घरात माहित.
नाय माहीत.
अगं बाई म आवघडचायकी.
बगकी.
एक आत कट करून बघकाय मी लावतो तुला फोन.
चालतंय काय खरं ते आठ का दहा मिन्ट म्हट.
अगं चालतय ग बाई होते काय बघ तुझ नाही. दहा मिन्टच ठेवायलागतय असाय ते कट करून बग बगु.
म थांबकी पाच मिन्ट आता सा मिन्ट झाल्यात.
अगं होतय ग बाई दोन मिन्टात पण होतय.
कोन सांगितलं?
जर झालं नई कीनई आणि लाव.
हं.
हम्म हां ठेव.